बोला.
चुकून ते हे झालं नेट बंद झालं कानान.
हम्म झालं ते रिजेक्ट झालं. कॉल मग किती सेकंद झाले‌.
तीनशे ब्यानव.
हम. वहिनी पहिले तर दहा मिनिटं बोलायचं होतं. तास भर झालं बोलायलासा फोन वर. काय काय म्हणाल्या. वहिणी दहा मिनिटं बोलायचं होतं. तुम्ही तासभर झालं बोलालायसा म्हणा. ते बी कामाचं सोडून दुसरच, कामाचं सोडून दुसरंच. आता. काय सांगू हिला.
काय बोलायचं काय नव्हच.
पण देणार नाही तो, पण गप्प बसणार नाही.
आता काय डाका घालू काय गं, बँकेवर गप्प बस कि बाई असं काय वागाल्यास. तिथं हाय का बघ हेच्या खिशात. बघालेस की गं नालायकण. ह्याच्या पॅनटच्या खिशात आहेत का बघ. काव खातो नंतर. नाहीच येत घेऊन जात्यात. गट्टा आहेत तिजोरीत त्यातलं काढायचं नाही मोजून ठेवल्यात. पाचशेच्या नोटा येत हॅलो.
हा.
बोला.
आणि काय.
काय नाय. उगच म्हणालोय गं, घट्ट असत्यात व्हयं इथं.
घरावर दरोड.
होय की इथं कॉल रेकॉर्ड होतंय.
दरोड टाकतील कोण पण नाहीतर उगाच म्हणायले. बँकेत असतात सगळे पैसे. भेटल्यावर कसं होईल. आहे ते बी पैसे जातील. चक्रम झालंस का काय. मम्मीकडन घे जा तुमच्या. परवडत नाय.
हां.
बोला कामाच.
कोणते कामच बोलु.
काहीतर कामाचं.
काय बोलू.
काय पण.
काही पण.
हम्म.
बोलले काय पण.
हमं.
बोललो की काय पण.
अस स होय.
म काय.
रेसिपी सांगय.
मी मगाशीच सांगितली मला येत असत तर मग हॉटेल टाकलं असत‌.
तुम्ही शिकवा हॉटेल टाकतो. तुम्ही शिकवा म्हणटल हॉटेल टकतो मी.
ते दादाला कॉल करा. त्याच हॉटेल आहे हॉटेलमध्ये आहे तो कामावर. शिकवतोय तुम्हासनी. हम्म हॉटेल टाका दा अ हिथं वाढीत टाका दादा तुम्ही पार्टनरशिप मध्ये. मला फुकट मध्ये. खायला भेटते रोज.
काय.
नरसोवाडी लय लांबा आहे आमच्यापसन.
या. कपडे घेऊन ये जा. नवी घेतो हा नवीन घेतो. ये. हम् लगीन लावूया तुझी ये.
तिथल्या तिथ जवळ नरूसवाडी.
हा चालतंय. ह माझं कुठं लावतेस अ्याक लावतीस का र एकलं म्हण.
अस
ओ वा कोणाला बी काही बी म्हणून नकोस जा. अभ्यास कराजा जरा. मीच जातो घरात न बाहेर. हॅलो.
हां.
बोला
काय
थोडी आहे वा पोरगी ही. जगशील तू मी नाही बोल्यावर? ह हा हम्म जा. कड ना जा. . जा की कॉल वेस्ट झालाय माझा इथं. अदो म किती येणार आहे त्याजाच पैशे पाच दहा आल्यावर सांग. तुझा दहा हजार रुपये येणार. हॅलो.
हा.
बोला आता गेली.
आणि येणार पर.
येत्या अन एक क दहा मिनिटाने. काव फिरून गल्ली फिरून येत्या जरा.
घरात गंमत नसल त्याला.
गमत नाही मॅडस आहे त्या शानी.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
हम्म काही गरज आहे काय सांगा आता त्याला गिफ्ट द्यायची शंभर रुपयाची.
असत्या कोणाची तुझ्यासारखं हौस.
हौस नाणी की. काय बोलायचं काय समजे ना तिला.
हा.
आं
चेक वर लिहून देतो म्हणाव बस म्हणाव बँकेेत भर
काय त्या
चेक देेतो म्हणाव शंभरचा.
हम्म.
दोन तीन वेळा पाठी घ्यालव म्हणाव बँक.
बँकेत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
म आणि काय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
असलं बोलाय लागलोय कॉलवर असलं बोलायलो. रेकॉर्डिंग होते.
खरंच
होय.
मला तर काय माहित नाही. हे अँप कोणाच आहे नेमकं?
ॲप
हम्म.
मला तर काय माहित कोणाच आहे.
मला तर वाटते ते ऐश्वर्या कोणतर हाय का नाही त्यांचच
कामावर हाईत तेनी.
कुठं?
ॲप वरती.
होच की पण त्यांनी सगळं टाकत बसतात नाही.
हम्म. त्यांना कॉल केलेलो की मी छान बोलत्यात. तेनी, अं?
कसं बोलत्यात?
छान बोलत्यात आमच्या सारखंच.
काय काय?
आणि काय नाय.
मी तर अजून कोणाला केलो नाही बघुया.
हम्म बघा.
इच्छा झाली तर करू.
करा की.
तर किती कॉल झाले होते जमा? मी तर अजून बँका कॉल फीन जमा के हे केलेलं नाही.
तिस कॉल झाल्यावर होतंय.
तुम्हाला डायरेक्ट पहिला टास्क ह्योच आलाय?
होय होय.
त्याच्या आधी असं रेकॉर्ड ऐकून ही झालं नाही
नाय.
मला पहिला प्रोफाइलच आलेल, प्रोफाइल पूर्ण झाल्यावर मग ते हेज आलं.
रेकॉर्डचा.
हम्म रेकॉर्ड विथ चालतंय. त्यातलं चार रिजेक्ट झाल्यात आणि सोळा बरोबर आल्यात.
तेवढंच आलं त्याच्या पुढं आलं नाहीत?
त्याच्यावर कॉलर फ्रेंड आलं.
हम्म. मग हे करा की आता हे कॉल पूर्ण झाल्यावर येतंय का बघा की पैसे.
त्यात संध्या कायतर करतो करतो घरात निंवात बसलो का नाय जेऊन, मग अकाउंट बिकाउंट जा हे करतो जॉईंट करतो.
नाही तर काय करा माहितीये काय?
हम्म.
आणि जर झालं नाही तर कनई ते माहिती भरायचं अजून आलं नाही तिथं रेड दाखवालं कनई तर बँकेची
हम.
नंतर त्याहेना फोन करा की जोशी जोशी मॅडमांना यांना.
हा‌‌.
आणि विचारक पहिला टास्क केलाय म्हणा.
हा.
आणि दुसरा झालाय आणि पेमेंट ये ना झालेय म्हणा. हम्म.
मग आता पहिलं तीच पूर्ण होऊ द्या आता इ कधी पूर्ण होतत काय माहिती.
केला तर होणार.
कमी तुमच्या मुळय झालं किती आता दोन राहिला असतील काम.
माझं बा -बावीस.
आणि परत कॉल मला तुम्हीच करा आता तुमचं होतल माझं होत आलं फक्त ते चार कॉल राहिल्यात आन ते चार कॉल मी मी बहिणीला करतो वाटलंच तर.
माझ्याकडन किती होत्यात तुम्हाला.
पाच होत्यात म्हणा किती झाल्या बघा. म तुम्ही किती केलाय मला? कसं काय सा झालं सातवा होतोय का बघा नंतर ना मग नाही झालं तर मग माझ्याकडनं होते काय बघतो.
हा.
नाही झालं तर मग काय नाही झालं काय.
ते नाही टेन्शन घ्यायचं.
हम्म.
पहिला पहिला घरात होत तवा पाहिजे होत यार.
हम्म.
आता महिना दोन महिन झालं कामाला लागून त्यामुळे वेळ मिळेना.
हम्म.
हे घ्या तेरे तेरे से.
हम्म. गाणं तर म्हणा एक ऐक
गाणे येत असतात तर त्याच्यामध्ये गाणे म्हणत बसत असत.
असं कुठं असतंय व्हय र गाणे येत असल्यावर
म्हणायचं एक काईन गाणं म्हणायचं म्हणणार दोन वर्ष. अता ना येत नाही हो.
गाणं येत नाही व्हय कुठलं पण गाणं.
मी स्कॉड घालून ऐकत बसलो.
हम् म्हना.
येत असतं तर म्हटलं असतं की तुम्ही म्हणा तुमचा आवाज चांगला आहे.
माझा कुठे चांगलाय आवाज.
पण चांगला आहे.
हा.
पण ऐक ना.
म्हणा म्हंटल्यावर लाज वाटत्या.
बर मी ऐकत नाही कुणाचं.
हम्म. बोला.
म्हणा की गाणं.
नंतर म्हणतो असंच मा
मूड नाय का.
हम्म.
मुडक
म्हणा म्हटल्यावर म्हणू वाटत नाही. असं मधनच म्हणायचं मग ऐका तुमही.
हा. म असं कराय पाहिजे तुम्हाला गाणं मना वाटतं नाही.
हम्म.
रेकॉर्ड करून ठेवा जेव्हा मी मेसेज करेल तेव्हा मला गाणं पाठवा.
ह अस व्हय चालतय.
आता म्हणणार आहे.
नाय.
मग आणि काय? एकदमच एकदमच म्हटलं आणि काय.
काही सुद्धा नाही काही सुद्धा नाही. हा.
पाठ झाले वाटतं‌.
व्हय.
माझा.
चार पाच वेळा नंबर टाकलाय.
मला पण पाठ झालाय तुमचा.
नाही असं सारख नंबर विचारायला होणारच की एवढा.
होय.